हॅलो ह बोल म्हणजे आले म्हणजे आले आहेच म्हणे जयसिंगपूर म्हणजे ते कॉलेज पण ते म्हणजे जर चांगलं एकदम पाहिजे असेल तर त्या मानानं नाही एज्युकेशन अस, असं म्हणणच आलय
हम्, हम्, हम्
आता हे म्हण ज म्हटलं ना आता ह करायचं नाही जॉब करायचं तर जॉब तर कुठे भेटाल्यात सांग तुच. जॉब भेटना चांगला चांगला.
हम् तेच की.
वीस तीस पंधरा हजार असं भेटाल्यात.
आता हेपण यातन होतच ना हॅलो.
हा.
आता होतयच ना ते जॉब पण कुठ बघायच अस झालय आता नीलच पण बघाय लागलोय म ती पण जॉब बघायला लागल्या कुठ कुठ पण तिला पण भेटना.
होय.
होय जरा असल सोड काय तर फायनान्शियल प्रॉब्लेम तेन त्यावरती विचार केले असेल की नको करायला. असं पण झालं असणार आहे.
होय.
बाकी?
काय नाही बघ निवांत.
हम्म भेदभाव असतो तर कोर्स मिळते ते केलं की त्यांना जॉब पण भेेटेल.
काय?
दोन मैत्री चांगल्या अस पण
मला तर काय माहिती ग.
हम् हम्. गेक ऑप्शन ला ठेवले ग. हे हे नाही तर हे जर झालं नाही तर ते ते करायचं.
हम्म काय ठेवल्यास?
कोर्स करायचा हा ऍडमिशन जर भेटल नाही तर.
हम्म.
आणि हे सर बोलले एच ओ डी जर आमचे ह्यात कस सीट जर रिकम्या राहिल्या दो दोन तीन तीन चार तर आम्ही ऍडमिशन करू शकतो म्हणजे इव्हन कोणतंही कॉलेज तसच रूल आहे हा.
हम् हम्.
करू शकतो पण असं जर घ्यायचं म्हणलं की नाही होत.
होय.
हा.
टास्क किती कंप्लीट झालेत?
काय माहिती बघायला नाही ग मी.
तुझ रायटिंगच येतं मग.
काय?
रायटिंगच रायटिंगच हे येत टास्क. काय फक्त कॉलिंगचच आय.
येतय की, आत्ताच हे कॉलिंगच आलय ग.
रायटिंग कम्प्लीट झालं म्हणजे रायटिंगचं टास्क टायपिंग करायचं ते.
होय ते अगोदर होतं.
कॉलिंगच असेल तर काय वाटत नाही पण नेटवर्क पेशे बी हा आणि आता पावसाळ्यात तर लईच.
होय.
त्यात क्लिअर पण आवाज येत नाही.
होय. माला हॉस्पिटल मध्ये तीची गरज आहे अग. हा बोल की
हॅलो.
हा बोल की ऐकू ईना ग.
हा बोल काहीच ऐकू येईना मला.
ते एकदम पॉज झालीस ना मग काय काडल नाही मला.
ह मी बोलालोय च तुझाच आवाज ईना.
ते आग तुझा आवाज ये ना म्हणून म्हटलं मी एक दोन मिनिटं पॉझ घेतला.
ह हा.
मी बोलालोय च तुझाच आवज येइना.
काय विचारालतीत काय.
नाही.
हा. बन
बोल की
समोरच समोर असेल तर बोलू भरपूर बोलू शकतो.
ते आकडा टाक मग पाचशे तीन चाच टाक. नाही येत नाही. इना झालंय दुसरं यालय नाव. ते आकडे घेतल्या नंतर ती येऊन गेलेली हाय ना. हम्म हॅलो
हॅलो, बोल बोल.
हा बोल की
काय नाही बई मला आत कंटाळा आलाय. मस्त पैकी हू आता मस्त पैकी नूडल्स खाल्लो.
काय?
दे म्हटलं ग कॉल करायच्या आधी पार्सल आणलेलं होत, हम्म. तर नंतर कॉल करूया. तिथं नाही, अ म्हणजे जवळच मिळते ते अस आहे जवळ एक गाव हे इथनं.
हा हा
मग
मस्त पैकी खाल्लय मस्त पैकी खाल्ले म्हटलं ग.
होय.
म्हणजे आता तुझ्याशी बोलते.
हम्म. मग
मला बोलले ते सर, अ कास्ट मधून तुमच एक स्लिप आहे म्हंटल्यावर तुम्ही एक थाऊजंन येत.
काय
की
कुठं?
मला
मला बोलले, मी सकाळी कॉल केला होता ना
हा हा हा.
ते बोलले, हम्म. अठरा हजार येत, एस बी सी मधून. हा.
आणि
आणि ओपन मध्ये ते नऊ हजार हाय.
हम्म मग काय म्हणलीस?
ठीक हाय मग मी ते सांगितलं मला की नाव द्यायचं तसचं टाकं म्हणून पुढच्या पुढं बघूया काय ते असं बोलले मग ती
तसचं देखील पॉलिसी हाय पण ते निघते तसचं देखील नाही नाही ते ते ते जसं माझ टायमिंगचं हाय हां
हम्म.
तुझं ऐकूचं येई नाय गं त्यामुळे मला समजेना तू काय म्हणालासं
हां कट करू काय?
हां.
कट करू काय
काय ऐकूच येईना आणि काय?
मी करते गं.
हां. बोला.